हो. हा बोल ना काय म्हणतो गाडी?
हॅलो.
हा बोला.
हॅलो काय आता हाय मुंबईला आलोय.
हा का मुंबईला आहे का?
होय होय. गेलो आता काय करणार? होय आता पास करा मारी लायला चाललोय.
इन लाईन ला अरे वा वा बग कप्पल जातात मन लाईन्स ला तू कोणासोबत जातोय म्हग.
ह नाही हाय एकटा.
एकटयच का का कपाल पण भेटलं नाही का?
हम् आहेय कप्पल कोण आमच्या बरो कोण फिरणार कप्पल
हा हा हा, तू आहे उशी हुशार आहेस रे हुशार आहेस तुझ्यासोबत असणार कोण नाही कोण, नको नको. आहा हा दुसरीकड कु गेले नाही जीवदानी वगैरे जायचं.
त्या राहताना आजकाल म्हणजे आजकाल सकाळी दादरला गेलो होतो.
सकाळीच आरती आयच्या सोबत
ह हा हा हा हा मग आता?
तिकडून तर आज आज पण गर्दी दि होती भरपूर त्यामुळे वेळ गेला तिकडे. होय नंतर मग आता काय मरला आग म नंतर थांबणार आहे मी आता हाय मुंबईलाच आहे तू कधी येणार आहेस आगमनाना?
बोघूया मला आता घरचे बोलता आहेत जा म्हणून आता बोघूया. आगमनाला जायच म हा.
हो आगवनाला मज्जा असते रे बाकी काय ना?
फर्स्ट टाईम मला यायचंय म्हणजे आगमनासाठी यायचंय फर्स्ट
तू ये फक्त, कुठे? म येशील कुठे ते मला सांग? मी येतो तिला न्यायला.
हो हो तच करूया. मला एकटाच फिरतोस की मित्र मंडळी आहेत तुझ्यासोबत?
मित्र नसतील तर कुठे फिरणार?
आता ते पण आहे मित्रांशिवाय कुठे फिरणार एकटा?
मित्रांसोबत ते करणार नाही कुठे? आत्याला मध्ये साठवलेलं.
अरे मधीच कुठे तुला करतो असं मध्ये मध्ये करतो ना नंतर म्हणशील बाबा रे कि करत नाही आठवण काढत नाही हा.
होय.
ते त्यामुळे म्हणून मी तुला केला रे कॉल आता आता म्हणून त राहशील की करतोय मी कॉल.
होय.
हम्म हम्म कधीतरी आम्हाला पण खायला पियला घाल रे.
होय घालतू ये मुंबईलाही मुंबईला बघू शोरमा थॅँक यी.
संकी हा हहह हाह चालेल चालेल. आणि आपल्याकडचं कोणा आहे सोबत?
काय आता ते देऊन
हा देवेंद्र अरे विलाला गेला ना तिकडे कधी आला मुंबईला कधी आला.
होय तो काय, त्याचं काय आहे. कारल्याचं दर्शन घेतो आणि काय विल्याला जातो.
हो हो तेच आहे ना कारल्याच दर्शन घ्या आणि वीला फिरायचा हाह. भारी आहे त्याच दरवर्षीच चालंय त्याच आता.
आपण आपण जायचं ना विलाला ते क्रिकेट बिकेटचं ग्राउंडच होऊन जायचं चांगलं मस्त
हा तर्फ सुद्धा आहे का रायला विलाला
त्याला असतो पण हे ना काय जंद्राच्या मित्रांना
हाह हाह हह अ होय यांचा रात्री वेगळाच खेळ सुरू अस तो.
होय त्यांचे रात्रीचे खेळ चालले असतील.
हा हाहा हह हाह अरे म उद्याचा काय प्लॅन करताय अरे उदया प्लॅन करत होते माहिती आहे रविवारचं.
होय मला त मग गावाला बसायला लागेल तुम्ही तुमच फिक्स करा मग बसतो मी इकडून
हा अरे कारे भात लावायच होत ना भात लावाय जायचं.
आहे एवढ्याश्या कामासाठी मी कस आहे मुंबईत तुम्ही आहेत की ओ
हा हा अरे मग तू अरे तू एक्सपेरियस तू एक्सपेरियन्स मॅन आहेस तू च
व्हय व्हय
तेवढ्याशा कामात कुठं एक दोनशे तीनशे मळ्या करूया
होय काय बिझनेस चालू करतो की काय तांदळाचा माझ्या नावावर.
हा हा तुझ्या नाववर कुठे हा तुझ्या मदत झाली तर मेहरबानी होईल रे
होय बघतो तुम्ही फिक्स करा मग मी येतो का एक दिवस मजा म्हणू मित्रां मित्रां ते
हॉस्टेल मधल्या पोरांना भात लावायला प्रथमेशच्या घरी आणि तो बोललाय की सगळ्यांनी काम करून झाली की त्यांना मग थोडस चिकन द्यायचं. हॉस्टेलमध्ये दोन पीस वाढतात. मी
व्हय माझं तर तस काय नाय आता मी काय मुंबईला खातोय घरी मित्रां त्याच्या घरी यायचं, मस्त करायचं, एकट दोघी मित्र खायचे हवं तेवढे,
पण तो कस देणारा माहतीय हॉस्टेल ला दोन पीस देतात हे ना ह्यांना जेवढा जो
व्हय हा तेवढे भांगे जेवढे म्हणजे? ते मळ्या आपल्या लावून होतील.
हो जेवढ्या मळ्या करणार तेवढे पिस
होय.
ह - हं ह तेच ते म्हणून सगळ्या या उद्या मॅच आहे, गाडीचा बंदोबस्त करायला गाड्या किती आहेत. ते बघाय लागतील.
होय
बरं त्याचबरोबर दुधपापेश्वरला पण जायचं होत पाणी. याला म्हणतात दूध पपेश्वरला, होय हा मग? हॅलो पाणी आलं वाटतं दूध पपेश्वरला
दूध पपेश्वरला आलय. पाणी तुम्ही काय प्लॅन करता, रद्द करता, प्लॅन करता, रद्द करता,
अरे काय करायचं हा दोघा दोघात जाऊन उपयोग नाही ना ऍडजस्हा सगळ्यांनी एकत्रच मित्रमंडळी गेली तर ठीक ना!
होय अरे, तेच आता ते तुमचे भांडण असतात ग्रुपवर आपल्या. काय करणार. अर्धी कॅन्सल करतात की नाय, होय ते ना रे पोरींच्या विषयात ते गेले आता काय काय जण.
होय काय सगळे सगळ्यात जात तशेच.
होय पण त्यांच्यामुळे ट्रिपचा प्लॅन काय क्लॅनस कॅन्सल होतोय रे!
कोणा मुळे,
हे न्हवं,
हा हा हा तुझा पमागे गाणं वाचतंय वाटत,
हा मागे ना आहेच मी नाही नाही ते मित्र आहेत.
हा कसं डिस्टर्बच होत रे थोडा थोडा,
होय ते हाय ता, हॅलो हा बोल.
हा बोल ना, तू काय म्हणतो? हम्म म वा मंदार आणि
होय जिम्बो आहे. आता मोठे हे होणार वाटत,
हा दोन टाइम भात खाणार, आणि जिम करणार.
तू बोली,
हो आता आले. अहह एक तर प्रदीप आहे. रे प्रदीप म्हणून, त्यातन त्याची काय बॉडी होतच नाय
होय ते सस्तावले भात चपाती,
दोन टाईम, दोन टाईम भात खाणार आणि मग जिम ला जाणार.
अय
अह़ह म्हणूनच,
आ
मंथन काय मंथनचं काय मंथन नुसत गाडी पळवत असणार, आणि मग जिमला ला जाणार.
व्हय,
खालच्या रूमवर अस
कुठे हे खालच्या, हा ते आपले खट्टा - मिठठा दोस्त हा, तेच खट्टा- मिठठा दोस्त.
अ तिकडे असतो नुसता खाली.
होय!
म्हणजे झोपायला सुद्धाआ, जेऊन झालं की तिकडेच सकाळी, पण दुपार पाासून तिकडेच असतो, हम् तेच म्हटल, काय रे, आवाज कुठे आलायस तू मशीन चालू झाली की काय,
नाही ते एक कोंबडीला धरलं कुत्र्यांनी,
असं हे का हा चालतंय, मस्त मित्रमंडळी काय म्हनता तिकडची,
हे काय फिरतोय मरीनला, कुठ पण मी तुया आवाज काढत,
इथ मस्ती मस्ती चालल्या वाट
अरे मरीनला काय गर्दी आज भरपूर मरीनला गर् ते रे भरपूर,
हा आज असही आता शनिवार रविवार म्हणजे आता भरपूर गर्दी असणार,
होय आता काय जाणार, चर्च गेट म्हणजे स्टेशनला आणि काय बघायला शोरमयरमा बघायला हवा,
आता हा टाइम म्हणजे ह्या टाइमिंगला आता सुटणारे पण असतील ना हो,
होय आता गर्दी भरपूर आहे. मुंबईला
हा मग आता तू ट्रेन बिल ला गेला असल लोकल ला जाणार की मेट्रो न जाणार.
लोकल चर्चगेट ला ट्रेन क्वे मेट्रो नाही हे
ईडला नाही ना तू राहतो कुठे तुझ घर कुठे.
मी गोरे गावला राहतो.
कोरे गावला अरे तिथून जवळ मग मी तिथे कांदेविन लांच असतो.
एकक्ट्रिशन कामध्येध
ह् एकच स्टेशन आणि तिथनं चाल चालत पण रस्ता जवळ आहे चार कोोप आणि कोरेगाव
होय
ह भेटूया मग कधतरी मी तिथे कांदेरीलाच येत असतो आलं जर हा तसं मला पण रे आगमनासाठी यायचंय किती दिवस वर्षापासन मी प्लॅन करतो पण होत नव्हत सक्सेसफुल आता बघूया तुझ्या रुपये ने होऊ आहे
होय ये मी पण वाढ बघते तुझी दाखवतो तुला गर्दीतून फिरवतो तर तू ते आता बघ तो रेग्युलर एक्झामयला लागली तर येईन नाही तर काय
एक्झाम बोलतायात रे सेशनल लाग
लागल की मला कल कळव मग
पहि पहिल्या सेमिस्टरला होऊन आपल्याला पाच ते सहा महिने झाले अजून किती लांबव ब सेकंड सेमिस्टर
होय
आपले सिनियर म्हणत होते कि लवकर होते तीन महिन्यात
होय त्यांच कसं? लवकर आठ महिने पहिली सेम लेट चालली होती म्हणून
हा म्हणूनच का
हो
हा हा ओके ओके कस काय चाललंय बाकी मग मॅन्यु मॅन्युअल मॅन्युअल आणि असइनमेंट कस करणार तू
मॅन्युअल दिलेत मैत्रिणीकडे लिहायला
बरं केलंच रे मग तुला मग काय
होय आहेत मैत्रिणी चांगले आहेत दोन होय
आणि डायग्राम वगैरे कसा केला तेच क्लिक काढून देणार आहे
डायग्राम का मला काायला लागणार डायग्राम नाही ते म्हणते तू डायग्राम त तू बघ मी तुला ल
हा मी लिखान के मला डायग्राम काढून भेटतात मलाता आग्राम काढून भेटणार आहे रे बहीण देते काढून
अ चालत हा
बाकी घरचे ठीक ना
होय ठीक तुझ्या ये मग एवढंच ठरवून
हो हो येतो ना येतो ना तू फक्त प्लॅनिंग के ठेवे कुठे कुठे फिरव करायचा कस कसं करायचं?
चालत आा
दिलेला असतो मी तुला भेटीन
अा चालतंय
हा चालत चालत म ठवू काम हो पाऊस आहे ना जोरद आहे तिकडेच
होय भरपूर आहे कल नाही नाही अजून ना गेळे तर नाही
मुंबई
चालेल करतोय लपल पाऊस येतोय भरपूरे ट्रेन मध्ये चढतोय आता
चालेल चालेल चालेल चाल